अरे काय?
काय नाही बाग बसलोय जेवलो आताच.
जेवलास होय. मी होय जेवलो की.
हम्म हम बोल की काय म्हणतेस?
अरे ते काय नाही, दुपारी पोहाय जायच नव्हत रे पोरपोर.
बर.
म काय आपल्याला काय येत नाही, मग येणार आहेस का तू म्हणजे मला पण सांगशील.
कशाला जाणार स टँकला का विहिरीला का नदीला?
टँक टँकला आपलं.
टँकला चालाय व्हय, मग काय एवढं अवघड नाही सोड. मग हेच्या आधी काय कधी पोहलाईस की काय.
नाही हेच्या आधी नाही.
मग तिथं तिथं गेलाच का नाही तुला सांगतो. तिने आपल्याला गट्टू देतात नाहीतर इन्रर आहे का? इनर गाडीची.
हाय की.
मग गाडी इन्नर घेऊन जाणार तर आपल्या घरातला तेलाचा कॅन.
तेलाचा बर.
प्लास्टिकचा कॅन सुद्धा तू बांधलास.
हा.
तरी तो ह पहिला अटवंटीज जरा पोहायला तरंगायला शिकायचं. मग काय तू हातपाय तरी मारायला व्यवस्थित शिकलास. कि हळूहळूहळू ते कॅन तेन सगळं सोडायचं.
हम्म.
तू ॲटोमॅटिक मग पोहायला चालू करतोस. आता आम्ही पहिला. कॅन बांधून इनर बांधून शिकलो.
बर.
मग आता तरी पण आम्हाला भीती वाटल्या नंतर नंतर हळूहळू.
हा हा
मग आम्ही जिरा सोडाची बाटली असते बघ बारकी ती दहा वाली
हा
तेवढी बाटली मी पाटिला बांधायचो
तेवढीशीच
हा ती तेवढीशी राही म्हणजे नंतर अरे पहिला एनर्जल म्हणून शिकलो परफेक्ट म्हणजे नंतर भीती वाटायली रे
बर
तरी पण की बुडीन बुडीन मग पप्पानी आमच्या तेवढी जिरा सोड्याची बारकी बाटली बांधली विहिरीत
हां
मग काय ते जिरा सोड्याच्या बाटल्यावर जरा आधार वाटायचा रे की बाबा हाय बुडणार नाही आपण
हा
मग ते असं करत करत ती नंतर नंतर हळू बी जिरा सोडाची बाटली पण सोडली
बर
काय नंतर मग आता काय कुठनं पण काय पण करायला सांग विहिरीत
हा हा
गाळ काढतोय आता विहिरीचा
हा हा हा
तिसरी चौथीत पोहायला शिकलोय बघ पूर्ण पी परफेक्ट मी तर
एवढ एवढ्या आधी शिकलस
तिसरी चौथीत शिकलोय पोहायला
भारी आहे की
अरे गावाकडे आहेता म आमच्या सगळी गल्ली आमची एकत्रच रे
हा हा
त्यामुळे सगळी बारकी पोर आम्ही मी आणि माझी मित्र खास आमच्या घरातली आम्ही सगळी सहा बहीण भाऊ आम्ही सगळी पोहोतोय
हा हा
सहाच्या सहाजण आमच्या पप्पांन आणि काकांन आम्हाला पोहायला शिकवलय
हा हा हू हू
गल्लीतल असल्यामूळ कसं आम्ही सगळीच चालो रे पोहायला सारखं पहिल्यापासनच
हा हा आणि विहीरीत बॅलेन्स कस करतोयस
अरे विहिरीत काय नसतय दरड कडला असतय कीनी धरायला कट्टा बिट्टा
हा
त्याला धरायचं
बॅलेन्स तरी करायला झालंच की
बॅलेन्स येतोय की कराय मी विहिरीत तरंगतोय वर झोपतोय पाण्यात
तेच कि ते कसं करतोय विचारलं रे
अ बघ कसा करायच असतय मोठा श्वास घ्यायचा पहिल्यांदा
हा
तू मोठा श्वास घेतलास तू किती जण जरी तुला बुडवाईलीत तू खाली बुडत नाहीस जोपर्यंत तुझ्या पोटात हवा आहे
हा
तोंपर्यंत किती जणं जर तुला बुडवलीत तरी तू बुडत नाहीसं
बरं.
जाऊदे ओ, पोटातील हवा संपत्या पाट पूर्णच.
हां.
मग तू ऑटोमॅटिक खाली बुडायला चालू करतोयस. जरा तु नुसतं हात पाय हलवलास की तू वर येतोस. पाण्यातनं.
बरं.
मग त्यामुळे नुसत जरा हातपाय मारलास की, तू वर येतोस रे ऑटोमॅटिक. त्यामुळे पोटात जोपर्यंत हवाय आपल्या तोपर्यंत काय बुडत नाही.
बरं.
मगं मी तसंच करतोय पहिला श्वास एक मोठा घ्यायचा बघ. आणि जायाच झोपायड परत तरंगतयेचं. पूर्णपणे आपण तरंगत असतोय विहिरीत. असाय. बघ तु आता पहिल्यांदा चालेस व्यवस्थित हे गे, तिथं पांण्यातले तोंड उघडायचं नाही. मोठ लय मोठ्यांन, तोंड उघडायचं नाही पाण्यात. पोटात पाणी जाऊ द्यायचं नाही रे आज. पोटात पाणी जाऊं द्यायचं नाही. नाकात पाणी जाऊं द्यायचं नाही. कानात पाणी जाऊं द्यायचं नाही. मगं ते तसं करायचं हळूहळू मगं काय जा, अरे किती महिना, महिन्यात पवायला शिकतंय. प्रॉपर.
हम्म हम्म, प्रॅक्टिस पाहिजे ना खरं.
हां, तू डेली पोवायला पाहिजे खरं डेली.
हम्म.
आम्ही पण पोवायच म्हणत आहे. ते स्टेडियमच्या इथल्या टँकमध्ये.
हां.
खरं मला काय टँकला मज्जा येत नाही रे, पाहिजे तसं.
मगं कुठं पोहतेस?
म्हणजे मी उड्या माराय ओ, मी उड्या मारतोय विहिरीत वरुण.
हम्म, हम्म.
म ते मला टॅंक मध्ये उडी मारता येतं नाही. आणि आमच्या गावाला कसं त नदी पण हाय नाय.
हम्म हम्म.
त्यामुळे आम्ही नदी विहिरीत. कुठं पण कुठं पण सोड पोहोतोयच आम्हीं.
हां, हां.
नदीला तर आम्ही लेवून, आगाऊन जर विहिरीतनी पाणी नसलं उन्हाळ्यात.
हां.
म्हणजे, पाणी उडवतात रे विहिरीचं रानांना पाजून.
बरं.
म पाणी उडवलं की मगं आम्ही, डारेक्ट आम्हाला पर्याय नदी शिवाय काय नाही रे.
ह ह.
मगं आमचं सगळं गावं असतंय, नदीत पोहायला. आम्ही काय सारखं जात नाही सोड नदीत पोहाय. कारण नदीच पाणी घाण असतंय म्हणून.
हां हां.
मगं आम्ही विहिरीतच पोहतोय.
बरं.
असय ते. आमच्या इथे एक विहीर आहे सात पायऱ्यांची म्हणून.
हां.
साठ पायऱ्या तेचा वीटला साठ.
किती कॉल झाले ती.
आता अंदाज लाव की एक दोन तीन चार पाच असं साठ पायऱ्या खाली.
ते च की
आणि तितन नाय नाय म्हणलासा तितना दहा वीस फूट खाली. असं दगडांचं असेल आणि तिथूनने पाणी खाली. नाही नाही म्हटलास तरी पन्नास साठ फुट खोल असेलं.
एवढ्या खाली जाऊन यांचीस पन्नास फूट.
अरे म्हणजे, विहिरीचे पाणी तुला सांगू किती असतंय. आता उन्हाळ्यात नाय नाय म्हनलास तर पंचावन्न्स पंचावन्नव पायरी पाणी असते. उन्हाळ्यात. मग त्याचा पूर्ण शेवट त्यारी तेवढं पाणी असतं की पूर्ण त्या शेवट दिसते मोटर दिसत्या. शम्पूच्या पुढ्या दिसत आत. हा शॅम्पूची पुढी दिसात्या खालची त्यातली. मग काय मग बुडून आम्ही सगळीच काढतो बा पुरं
हा हा
मग काय असं हाय अरे आम्ही लय डेंजर - पोती बेकार
हा हा
लेच लेच पुढच पवतोय आम्ही काय सांगू तुला आम्ही आम्ही - आणि जरा कमी केलं तुला सांगू आम्ही दिवस दिवसभर विहिरीत पाहायचो.
एवढं.
हा सकाळी अकराला गेलो चार पाच वाजता. पळ घरला.
हम् हम्
असं डोळ लाल भडक होऊन यायचं घरला घेऊन- एवढा पोवायचा म्हणजे नवीन नवीन शिकल्यावर रे!
हा हा
ऐकत नव्हतो कोणाला पवायला आम्ही आणि अजून बी ऐकत नाही.
हम् हम
असं आहे कुठल्या कुठल्या ऊढ्या मारतीस विहरीत?
हा हा
उड्या कुठल्या मारतोय स विहिरीत उड्या?
उढ्या हा
कुठल्या कुठल्या मारतोईस?
म्हणजे कुठल्या कुठल्या तर मला पोहायला येत नाही भाव-
अरे होय अरेरे सॉरी सॉरी मी बघ, तुला सांगतो सुळकी मारतोय सुळकी म्हणजे माहिती आहे ना तुला.
माहिती की
हा वर जाऊन डोक्यावर खाली जायचं पाण्यात पर डॉल्फिन मारतोय,
ते सुळकी मारनाच्या नादात मर्दा एकी जण म्हणं लागते त्यांना पाणीची चुकीची मारतात त काहीशी-
अरे मग चुक्कीच मारली तर लागते रे ते. कसं असतं सांगू आपण- उभ कस होती उभा
बरं
पायावर तसं विहिरीत पडताना पूर्ण डोक्यावर पडायला लागते पूर्ण डोक्यावर.
तेच की आता उलटी बॉडी कशी झोपव्हायची खरं खाली.
अरे ते वरण तर ग्राविटी मुळे मग आपल्याला खाली ओढतेच की ते. मग आपण ऑटोमॅटिक उलटं होतयच तिथं मग डोक पूर्ण खाली घालायच आणि व्यवस्थित पाय पण त्याली बॉडी सेट नस खाली गेले पाहिजे.
हा हा
जर तुझं पाय इकडं तिकडे वा इकडं तिकड काय तर राहिलं तर तुला ती चाप दिशेने लागते.
हा, तेच कि ते एकद्यच लाल हो तेथे लागलं.
हा, आणि असं त्याला लाल होतेय ते बरोबर पास सोबतच गेलं पाहिजे आपल्या पाय इकडं तिकड अजिबात चालत नाय आणि जर तू त्यात उलटं पडलास तुझी पाठ गेली म्हणून समजायच.
तेच की
परत परत गट्टा म्हणून असते गट्टा माहिती का तुला.
नाय ते काय माहीत नाय.
उ उभारायच विहिरीत आणि पडताना खाली मांडीत मांडी दुमडायची आणि कंबरवर पडायचं. म्हणजे पाणी पाणी मोठ उडते असं दणं दिशेने वर.
हम, हम,
ते त्याला म्हणायचं रटा परत डॉल्फिन म्हणून असतया. परत पार उडी असतया.
बर
पारु उडी म्हणजे कसं असते उभ राहायचं अन् सरळ स्ट्रेट बाय स्ट्रेट खाली.
हा ते लिखाल जात असल ना
हा एकदम ले खाली जात ती एकदम खाली. ती पारोळी पार उडी नको म्हणतात सगळे जण माराय ती ले खाली आणि प्रेशर पाण्याचे जाणवत रे खाली गेल की एकदम.
हा, हा
विहिरीच विहिरीच कस कुठ समांतर भागापर्यंत असणार असं पाणी निसर निसर असते. तिथनं खाडलीलं बुडलास की काळ पाणी वाढतय ते.
आंबा
अस असतय ते त्यामुळ काय बघ तू पहिला हळूहळू शीख
हम्म ठीक आहे जर तुला काम असल तर तुला घेऊन जायचं.
हो ना का मी बाहेर चाललो जरा. जर तू दररोज दररोज चाललास तर काय
ह, आवाज आवाज, आला त
जर तू हळूहळू शिकलास तर तू ऑटोमॅटिक पळतोस रे तिथं जोरात.
हा, हा
अस हाय ते आता काय नवीन नवीन असत, त्यामुळे जरा पहिला तुला भीती वाटत्या भीती मोडली की तू ऐकत नाहीस कुणार पोहाय.
हं हं
अस हाय जरा पहिला भीती मोडूसपर्यंत कस तर कर. एकदा भीती मोडली की मग काय वाटत नाय, तुझं तुला काय वाटत नाही.
हं हं.
हम्म तेच, की बाकी काय नाही.
बाकी काय नाय बघ निवांत.
होंताईस, हं चालतय चालतय हा, हा ठेव.